मठले लावून पाहू लागला त लागला, पण लागला. पण दोन कॉल तर होईले तुमचे.
अगं काही वेळेस लागतात, काही वेळेस नाही लागत.
हा, मग ते टायमाय तसच झालं ना, लागला लागायला म्हणून मी म्हटलं लागतो कणी
हा मग तेच होतं ते, काही वेळेस लागतात काही वेळेस नाही लागत, अजून मला यांची किती सत सतरा, यांच्या अजून तेरा कॉल करायचे आहेत मला.
हो तेरा
हं याच्या पप्पाचे अजून तेरा कॉल राहिलेले आहेत.
हा मयै आता शिक आता हा आठवा कॉलय, दोन गेले त्याच्यात दोन गेले त्याच्यात
थांम, कशी मधी मधी बोल
हा मला म्हणती, फोन का बरं कट करून टाकलं त्यांनी.?
फोण आला होता त्याच्या पप्पाचा, साईदाादाचा क्लासचा टाइम सांगायला.
ऐकलं का, मग हिला सारखं असं वाटतं तुमच्या सग केवे बसावं बोलत.
हंहं
मध्ये बोलू नको
अगं त्याच्या क्लासचा टाईम त्या पप्पांनी आज मला टाकलाच नाही ना, मग त्याचा किती वेळच चालू होतं फोन कर, मग त्या फोन लाव फोन आ असल ना ते बाहेर असते ना कामात, तर मग त्यांना फोनच नाही उचलला.
हा हा. मग ती त्यांना बर नाही का, तुम्ही बारतायसनी सांगत आहे भारती ताईंच सांगत आहे तो, हि मंनती त्यांना बरं नाही का? तिला वाटलं तुम्हालाच नाही का. ऐक, हेच काम आवरून दिल जाशील का तू, जाय. रागने पाहाणार ती, हा ना पाहती सालकिन तुला गपचीप बस म्हणलं, हा गपचीप बस. गपच
यांना दोघांनाच देऊन द्यायचं ना गं बोलायला.
पण ते कोनाला लावाव फोन असं झालंय मला आता.
ह्याच्या पप्पाच्या हच्याला लावायचना हनां दोघांनला
पप्पा त्याच्यावर लावायला पप्पा रिकामी उदी करायला नाही म्हणतेत. नाही नाही बाय, मला काही लावू नको, मला टाईम नाही एवढं. नाहीत त्यांना लावलं असं तर ते कोणाला झाल असत, कोणी, कोणी, कोणाला. ते नाही म्हणते, की तू काय करते तिकडं?
त्येचा.
रजिस्ट्रेशन नाही केलं तरी चालते, फक्त अँप डाऊनलोड करून घ्यायचा अँप डाउनलोड केला तरी त्याच्यावर कॉल होतात.
हा मग त्याच्यात हे दाकवचं लागत ना ओटीपी येतो ना ते?
हा.
मग.
अग इकड आपलं लिंक नाही भरली, त टास्क साठी तरी चालतं.
फक्त ओपन करायचं काय?
हा फक्त ऍप ओपन करायचा, तरी कॉल होतात त्याच्यावर.
पहायला का बाई विचारून केलं तर केलं.
आज गेल्या होत्या का बँकेत?
नाही आज बँकेत नाही गेली मी, आज इकडच गेलेली होती मी ते गटाच आमच ते आयुर्वेदिक तो आलेला होता डॉक्टर.
हा, हा.
मग आज त्येच्याच त्येच्यात होतो आम्ही.
त्येच्या त्येच्यात होताच. काय करते ती?
ती, झोपती. झोपती आणि इडली सांबर मागती, इडली सांबर दे, इडली सांबर, इडली सांबर. इडली सांभर चटणी, हा इडली साबर चटणी. केलीय, म सकाळपासून त्याच्यावरच हेय, भाजी चपाती नाही खायची.
असं हाय का?
हा लय आवडती त्याच्या वरच हेय. तिला असं बाहेरच चांगला आयटम लागवते खायला.
हम्म.
असं भाजी चपातीचा आयटम नाही दिला तरी चालल.
पापड, तूपड. जायय सकाळी तुम्ही दुपारी पापड दाखवला, सध्याकाळी म तिची बायला म्हणती. अगं त्या मावशीने ना पापड चटणी केली होती, म मिनी नाही ना केलीच नाही अगं. शेवटी रात्री ही पापड- मिरची केली. पापड -मिरची खाली अन झोपली. जरा पापड खाली, अशी पोरगी. कुणी काय केल ना दाखवल का ते लगेच लागतय. आता म्हणती त्या दिवशी इडली केली होती काय त्येच्यानी पोटच भरलं नाही. आता डबल इडली कर, मग परत आज इडल्या केल्या. खाल्लेय, आता म्हणते डोसे राहिले होते ग खायचे. मध्ये हा.
लई चोचलंय मंग जीबीला तर
मग मी तेच सांगते माझी चपाती कशी चोचलेली खायला. अप्पे कर, हे कर, ते कर इडली कर. ते मोठ्या ना नाही. काय एवढं मोठायला काही नाही, तू दे नाही त नको देऊ, नाही केलं तरी चालत भाजी चपाती हो की. तशी ही लई नखऱ्याची, पुुढं भेटल हा ना आता एवढे चाळे, पुढं भेटल्यावर पाहेल ना तेवढं खायला. केक कर बिस्किट चा आणतो पुडे, केक कर अशी पोर हे.
हूं!
हा आता नंई हे बिस्किट पुडे संपेल हे.
लई काय काय लागतं खायला.
तुम्ही काय खाल्लय आज?
आम्ही आज डुबुकवड्याची भाजी खाल्ली.
हा का दुबुकवड्या ची आता. हा आपण कर-करतो तशी. भजे नही का राहत्यां त्याच्यामध्ये ते. ह!
आगं सकाळी त्यांना डब्बा द्यायचा होता ना काय.
व्हय कशी राहती ती भाजी ते म्हटलं त्याच्यातं बरी आसते आसते, ती म्हणती लगेच बनव म चाल आता. इतक्यात उडदाचे डाळीचे नाही का वडे राहत्यां. ते काढून दिले दिले इतके ते पि ऊ उडदाची डाळ उरेल होती भिजेल त्याच्या तं.
खोकला झाला तुला त.
खोकला नही सर्दी तीला सर्दी फ्रिज मधल पाणी पीती. गार पाण्याने अंघोळ करती. पाणी नही आलं म्हने पिये मी करु का आंघुळ. एवढं एवढंच पाणी येल हे बाहेर जाऊन पाय, तुम्हाला हवंय का?
गिरणाऱ्यात बी पाण्याचा प्रॉब्लेम चालूये.
हा ना एवढं एवढच म्हणजे असून बारीक सोडलं त फक्त प्यायचे भांडे भरले. टीपरण ते रिकामीच ये अर्धेच ये.
नाही कारण आता मी गिरनाऱ्यात बी जाऊन आली ना, त ते तेच म्हणे पाणीच नही म्हणे.
एक त हाफशी मोडेलये ओ, हाफशी वरून आणीते माणूस तं ते हाफशी मोडेलहे.
मंग हा मं एक म्हणजे गेल्याच वशी का काय? डायरेक्ट आठ पंधरा दिवस पाणी नव्हते येयल, ये भिकारी लोक कसे राहत्यां. तशी आमची गंमत झाली ती पा-पाण्याचे टँकर आले का ते पण हांडे घेऊन पळायचे. ये बाय तु इथं उभी राह नंबरला आम्ही वतूनयेती पटक्यात. माह्यासासूला उभी करायची आणि मी वतून यायची ते सांगते. माही सासू भांडायला ये थांब बाई एवढा हांडा भरू दे तिला नहीे नेता येत. अशे बाई पोर पो-पोरं सुद्धा घेऊन पळायचे तर भांडे. चलो आगे अ म्हणुन मटलं ह्या टायमाला तीच गमत येते का काय आ
आमच्या माहेरी होते अशा, झालं लग्नाच्या आधी.
नाही बाई मला नाही आठवीं एवढं माया माहेरी नळ चालू केला तरी आता गेले तरी लगेच चालू पाणी हुईल. इथ इतच पक्त नहीं. चोवीस तास नळाची कनेक्शन, त्याच्यामुळे टेंशनच नही.
नाही, आमच्या माहेरी बी बाई असंच पाण्याचा वैताग होता आम्हाला. अक्षरशः ते विहिरीवर बी पाणी न राहायचं, असं थोडं थोडं थोडं थोडं पाणी यायचं तास तास भरानं. तवा आता तास तास भराना त्या पाण्यासाठी थांबून बसावं लागायचं.
ये झर्याचं का?
हां.
झरं माझ मम्मी पण बर का झरायचे पाणी भरायची, म्हणजे आम्ही लयी लहान होत त्याएळी. म्हणजे भाड्या च्या रुम मधे राहत होते ना, त्या रूम ला काही नळ नव्हता. भाड्याच्या रूम ला, पहिले कायचे नळ भाड्याच्या रूम ला.
हम्म
मग ते झराची पाण्याला न, पहाटे जायचं नंबर लावायचं. लाल लाल हो कि लाल ले कि मी पस्लाती केसं नको वडू तु माया बा काळ
मॅडम येणार होत्या बाई, आज आल्या की नाही काय माहिती?
आल्यावर तुम्हाला ईल ना फोन.
आल्या की, हां, मला पहिले फोन राहीन आल्या की कामासाठी राधिका चला लागा आता कामाला.
मी आले हं.
असून नसून तर राधिकाचं तर काम चालूच होतं. मॅडमला महिना झाला हं पूर्ण
महिना झाला ना मला तर जास्तच वाटत होता, हा सहा दिवस झाले त्यांना.
हहहह
मॅडम सुर्यवंशी.
महिना झाला पूर्ण, ते झोपेल असून भारती तिला तर सर्दीनं जाम झाली, ताप आलं वाटतं तिला
कोण? हा हा, पाणी.
चा जारचं पाणी पण, आणि ती सारखी लग्नात भात भातच खाती ना गं.
हां.
ते लग्नांमध्ये नुसतं भात भात भात भात खाऊन ते थोडी, मग ते त्रास होते पोटाला.
प
आपल्याला भाजीपोळी ची सवय राहते ना, ती पोळी तरी पाहिजेच थोडी का होईना - सगळीकडे भात, भात भात, भात खाऊन ते पोटाच सगळा बिगडा होऊन जातो.
तु झोपून घे ग ते येवु राहीले तु झोपून घे नाई येनार. तुम्ही निघाले का? गाडी घेतली निघाले का?
हो मग
या मग तोपर्यंत परी झोपील मग. झोपशील ना का नाही? दहा मिनट झाले. ते या ते काय?
झोपून घे पहिले मी आलीच.
बर चाला मग पहा तुम्ही.
हम्म